हॅलो बोल
काय करतोय
काय नाही बसलोय आता निवांत
ह झालं सगळ अभ्यास? हॅलो
कॉलेजला नाही घरी आलोे मी कॉलेजला नाही घरी आलो मी कॉलेज नाही गेलो
का रे?
घर शेतीतली काम हे करायची तीन पुुठ कॉलेज करायचं.
प्ली हे का आता काय आता काय लावलाय लावणी कुठे
आता केळीची बाग लावली केळीची रोप लावली
केल्याची बाग
ह
कस कस करतात केल्याची म्हणजे शेती कशी करतात
एवढ बर प रोप विकत घ्यायची पंचीस रुपयेला एक रोप आहे.
पंचवीस रुपयाे ला
हा पाच हजार एक
कीती?
पाच हजार, पाच हजार.
मं पाच हजार रुपय कस पहिला काय आहे पा.
पहिल्यांदा रानले रान सफाई करून घ्यायची पूर्ण एक लेवलं रान करायचं. नांगरणी हे, नांगरणी हे करून घ्यायचं रे.
हूं आणि म.
पाईपलाईन ड्रिपिंग म्हणजे?
पाइप हाताळायचे ठीबक सिंचन सिंचन करायच.
म्हणजे पाईप टाकायचा पाणी येण्यासाठी.
हा पाणी येण्यासाठी शेतीला पाणी येण्यासाठी पाईप लाईन ही करायची पन झाडांच्या-झाडांना पाणी जाण्यासाठी ती ड्रीप-ड्रीप बसवायची त्यांनला.
हा म्हणजे होल पाडायचे प्रत्येक याच्यामध्ये.
हा तिथे होल पाडायचे, आमच्याकडे म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे आमच्याकडे ते. ड्रिपिंग सिस्टीम असते, पाऊस कमी असल्यामुळे करायला लागत रे.
अच्छा आणि म त्यानंतर म काय म लावणी?
पुन्हा लावणी करायची. हो त्याला माणसं बोलवायची कामगार ती लावून घेतीती आपण लावलं नाही ती. त्याला मानस येतीत लावायला.
अच्छा म्हणजे त्याला माणसात म्हणजे वेग-वेगली टेक्निक.
वेगळी टेकणी दोन रुपयाला एक झाड लावते ते रोखे.
दोन रुपयाला म्हणजे आता समजा दिवसा पाचशे
नाहीय दोन तास, दोन तासात ती पाच हजार रोप लावून जाते ती, दोन तासात.
हला!
माणस सं किती लावतात.
ऊ!
किती माणसं असतात म्हणजे कामाला, कामाला माणसं किती असतात?
दहा-दहा बारा जण असतीत की लावायला.
दहा बारा जण, म दहा पंधरा जणांच्या कि ती दो एका माणसाला दोन रुपये रोप ना, एक रोप लावलं की दोन रुपये.
हा पाच हजारच दहा हजार, रुपये भेटले त्यांनला.
पाच हजार ते दहा हजार.
दहा हजार दहा माणसात. एकेका माणस तरी सातआठशे, नऊशे रुपये हजारी पडते दोन तासात. बारा जनाला.
हजार रुपये.
हूं दोन तासात पडती तेवढी हाजारी.
म लावली गण.
व्हायचं, जेवायचं पण आपण. आपलंच असतं, त्यांना लावाय जेवण किंवा नाश्ता पाहिजे असला नाश्ता.
मग ते आपल्याकडे.
हो आपल्याकड.
आणि मग लावल्या नंतर, मग खतबीत काय टाकायचं? असं, खतबीत टाका तसं च की असं च सोडून दिलं लावून.
नाही लावून केल्यानंतर खत हि टाकायचं नंतर आउनदा. लिक्विड सोडायचं, रोज सकाळी संध्याकाळ फवारा माराय. चा, ड्रेचिंग करायचं.
ड्रेचिंग ड्रेचिंग म्हणजे?
अरे मनं, हाडाला एक कप भर किंवा एक ग्लास भर असं एक लिक्विड तयार करायचं असतं ते, झाडा बुडात बुडात असं वोतत राहायचं. हातानं दिव ओतायच.
काय हे असे, किडे बिडे लागू नये म्हणून?
ती नव्ह म्हणजे ती आता रोप आपण कॅरेट मध्ये येतती, पीशिवीतनी कॅरेट मध्ये येत्याती. ती आपली माती अन, ती माती एक-एक होण्यासाठी ते राहायचं. ड्रेचींग कराय
अच्छा.
हा. मिक्स होण्यासाठी.
मग ते किती दिवसात तरी, पण होत? केल्याची बाग तया
अकरा महिन्यात पैसा हातात येत्यात. अकरा महिने लागतील, अकरा महिने रोज सकाळ संध्याकाळ बागत जायचं.
अकरा महिने?
हा. अकरा महिन्यात पैसे चालू होत्यात बगा.
म्हणजे अकरा महिन्यात का कि किती तरी किती असा म्हजे हे किती होतो? अकरा महिन्यात किती प्रॉफिट किती होतं?
आपला गेल्या वर्षी च एक एकराच चौदा लाख रुपये प्रॉफिट झालंय.
चौदा लाख.
हा.
बट त्याला पण काम अ, माणसं ठेवायला लागतील ना ते झाड बिड.
ते ते. लिक्विड हे आपल्या आपण घरी बसून देऊ शकतो. त्याचं काय नंतर एकदा झाडं मोठी झाली. एक दोन तीन महिने झाले की मग काय, घरी आपल्या आपण एकटा हँडल करू शकतो. एकट घरी असल्यास.
एकट्याने पूर्ण. पूर्ण शेती.
हो. हो एकटा करू शकतो. हो.
आणि मग ते म्हणजे विकून विकून. विकून विकून अकरा महिने लागतात ना?
नाही नाही. अकरा महिने झाले की बाराव्या महिन्यात. संपलं पिकच संपलं ती. निघलं बाजूला राहणार.
मग बारा महिन्यात विकायला चालू. विकायला म्हणजे बाजारात.
बाजारला नाही. गाडी येत ती डायरेक्ट पूर्ण एकदा सेट म्हणजे दोन गाड्या निघतेत्या. दोन गाड्या ट्रक भरून जात्यात बघ. दहा दहा- दहा दहा टनाचा.
अच्छा त्याचे किती चौदा लाख पर्यत भेटतात
चौदा लाख भेटते ते राहिलेले आता बाकीच थोडा पालमार राहतो त्यात आपलं ह होत त्यानच आपलं खरं माल राहतो
हम्
ह
त्याला आपण म्हणजे विकू शकतो आपण पण कुठे विकण्या झालं तर
आपण पण हा छोट्या मार्केट तालुक्याच्या किंवा जिल्ह्याचा मार्केटला नेऊन विकायचं
अच्छा
मोठ्या मोठ्या गाड्या ह कशा बेंगलोर नाही शेती भरपूर आहे बारा एकर ऊस आहे आपला
ऊस पण आहे
ऊस आहे नंतर मका पाच एकर आहे
मक्का
हो
त्याच्या मकाचा कसा काढतात
मकाच काय नाही बघा नांगरणी करायची पुन्हा पेरणी करायची तीन महिन्यात तीन महिन्यात मका येते झालं मग
तीन महिन्यात येतो
ती हा मका तीन महिन्यात तीन का काही मका पाच महिन्यात येते
ह म्हणजे साईजवर असेल ना
हा साईज वर किंवा कॉलिटी वर राहते र कलर वर पण कलर वर पण मका पांढरी मका अडीच महिन्यातज येते जी पांढऱ्या कलरची येती अडीच महिन्यात येते
आणि पिऊला एकदम प्रॉपर ते त्याला तीन महिने लागत असेते
हा पाऊळी पिवळी बघवी मिक्स असते त्याला पाच महिना लागतील
त्याला पाच महिना मग ते बाजार विकत असतील ना चांगल्या भावाने
हो चांगल्या भावाने विकल्या जातील आ त्याच काय शंभर किलो काय तर तीन हजार रुपये येत्यात
शंभर किलो ला
हा तीन हजार रुपये शंभर किलो ते तेबर फुट आणि निघत ते म्हणजे तुला हे निघत ते बघा
म्हणजे असे कधी समजा जावं ना पाच पाच एकरमध्ये लावले तरी किती निघतात किती किलो किती किलोपर्यत निघतात
पाच एकर मध्ये तुझे दहा बारा टन म्हणजे दहा बारा हजार किलो
हम् दहा बरा म्हणजे टन एक टन मध्ये किती असतात
हजार किलो
एक टन मध्ये हजार किलो अशे केले दहा बारा टन आणि अ किलो कसा बोलला जातात तीन हजार कसे भेटतात दहा किलोचे
तेन नाही हा
दहा किलोचे तीन हजार
हो.
म्हणजे नाय नाय करून पकड तेच पण लाखापर्यंत जात असेल प्रॉफिट.
हो.
मग त्याला एवढी मेहनत नसेल ना पण
नाही तीन तीन ते चार महिन्यात अशी लई मेहनत नसते त्याला महिन्यान दोनदा पाणी महिन्यातन दोनदा पाणी द्यायचं आणि तीन महिन्यात एकदा फक्त अ खत टाकायच त्यांना
तीन महिन्यातन एकदा
हा एकदाच झालं.
तीन महिन्यातच उगवत ना म्हणजे एकदाच खत एकदाच खत टाकायला लागेल?
हा म्हणजे आता इकडे बघ दीड-दोन महिन्याची झाली की टाकायच. म्हणजे आपलं म काय काय टायमिंगला ती बरोबर खात मान हे करतो त्याला येतो
अच्छा!
हम्म.
मग ते तुम्ही स्वतः विकता की ते त्याचा पण असा ट्रक येतो आणि घेऊन जातो?
नाही तेज पण आपल्या हेच्यावर आहे ट्रक येतो आपल्याला पण लागते ना आपल्याला थोडी परत घरी खायला मका लागते
अच्छा! मग ते तुम्ही अर्धे ठेवता आणि अर्धे देऊन टाकता?
हा देऊन टाकायच, त्याला पण गाडी येती किंवा आपण स्वतः नेऊन विकलं तरी चालतं
ते आपल्यावर असतात ना कि विकायचं की ठेव आपण नेऊन
हो ते आपल्यावर असत हा
मग आता मग आता आता आता कसली शेती चालूय?
आता हे काय आता पेरू लावायचं आता पेरूची रोप उद्या येतील पेरूची रोप
हा.
हम.
आणि मग कॉलेज ला कधी?
कॉलेज आता लागण पिरूची लागण झाली ना मग
कॉलेज ला मग आता तर पेपर चालू होतात बोलत होतास ना?
अस असुदे आपल्याला काय करायचंय आहे? आपलं काम शेतातलं झालं पाहिजे
तेच पेपर काय होत राहिल नाही तर
होत राहिल नंतर देता येतात
त्याच काय एवढा लाखभर झालाय की म्हटल्यावर काय आपण पेपर काय आपण अस सेट करू शकतो
हो. तेच आपल्याला काय डिग्री घ्यायची अस न तसं आपल्याकडं काय पैसा भरपूर आहे
हम् हम. पेरू पेरू सांगितला काय? पेरू पेरू किती महिन्यात पिकतात? तीन चार महिन्यात.
नाही ति ते काय? पेरु काय पंचाळीस दिवसात चालू होत विकायला.
कशात?
पंचेचाळीस दिवसात कारण की आपली रोपं मोठी आहेेती आता आपली रोपं तरी तीन फुटच्या आसपास रोपं हाय ती विकत आणलेली.
पेरु ची
हा साठ रुपयेच एक झाड आहे.
पेरूचा
हो.
आणि म पेरू अ असं किती एकर मध्ये लावता तुम्ही?
त्याला तर चिलिंम तर नाही आलं तर आपलं पेरू काय जोवर झाड जळत नाही तोपर्यंत आपल्याला फळ मिळ मिळत राहणार. .
म्हणजे झाड जलत नाही म्हणजे जोपर्यंत झाड आहे तोपर्यंत भेटणार भेटत राहणार पेरू.
भेटेत राहणार हा.
. म्हणजे असं सीझन वाईज असतं ना बर तरी.
हा सीझन वाईज हा सीझन वाईज असतं आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या आधी येतो म उन्हा मे एप्रिल मे च्या आसपास .
अच्छा म त्याज्या त्याज्या तरी कि ती असं म्हणजे साठ रुपया प्रमाणे किती किती झाडं तुम्ही तरी किती शेती करता त्याची?
तीजे आ